हॅलो मी बोलतेय तेजल
फुल बरं माहीत मी ऑनलाईन आहे
हो बसास मला माहिती ना तुमची काम चालू आहे म्हणून
आ उचलणार नव्हती बर का न पण म्हटलं की कोणी हाय मी गंगाबाई
गंगाबाई आमच्याच गावातील कोषाध्यक्ष आहे रुपाली ताई म्हणून ओळखतात त्यांना. तुम्ही आता याच्यात बी पायला असाल त्यांना हम्म. त्यांला बोलवलं मी फॉर्म भरला.
मी तर दिला ठेवून जाऊदे तिकडे
चौधरी सरांनी उद्या कोणत्याही हलत मधी चौधरी सरला मॅसेज मॅसेज केलंता म्या उद्या कोण त्या हलत म फर्म द्यायचे म्हणे एम आय पी जेवढे होती तेवढे म्या म्हटलं आधुरीे अधुरी देते तुम्ही काय स्वीकार सांगा नाही म्हणे म्हणून ते व्हिडिओ पाठवलेना
हम्म.
ते माय म्हनल्यावररून येईल ते व्हिडिओ तुम्हाला
जाऊ दि मग एवढं कुठं होणार आहे सरला म्हणा संघाचे पदाधिकारीच नव्हते शिक्का बी नव्हता.
मग मी त्यांना काय म्हणलं सर एवढं होण शक्य नाही आठ दिवस द्या आम्हाला.
हा.
म्हणी नाही नाही उद्याच ब तुमच्या गटाचीच मग म्हंटलं नाही काय आता जाऊ दे दोन गटाची होत नाही एम आय पी देऊनच देते त हा
मी एखाधी एक कम्प्लीट होईन माझ्याकून दोन तीन नाही होणारग माय
मी आता दोन नाही तर तीन तर नक्की करणार आहे. आता ले अंदाजे ठोक नाही लावलं कि ते किती क वाचशील तू? वाच मग. तुम ही वाचतो की बोड ख्याची वाचतो? धामणगाव ची वाचतो की सावंगी ची वाचतो? वाच मग.
अहं हं हं. जमलं तुला आता.
कोणी टाका. बरोबर ना. तुम्हाला पैसे लागत. ते
अगं कायचं काय उद्या खोतकर मॅडम म्हंटलच नंतर ते काही विचारणार नाही एवढं.
पण मग आता जर
बाय ना भले. काम किचकट करून ठेवली. तू पाहिले का तुझे रिजेक्ट व्हायला आलेला आहे का महिला
ती एक बोडक्याची दिसत होती काय कोण त कोण मे तिला कोणी काय आडनाव होत कोण रे तिच एम पासून सुरुवात पहा बरं.
एम.
हा पोरग गेल मग फोन केला. एक होईल रिजेक्ट ती काय चालता बोलता होईन.
मी इकड केलं त्या आयडी वरच तीस करलो होत सरानी वापिस पाठलं होत्या.
हं हं हं.
ते पुन्हा भरले काल.
आ का?
हम्म. तुझ फोन ठेवला आणि दळण केला बाई. बाय तुला करून ठेवलं. म होती. ते
आता बरोबर झोप येती म.
हं. पण मग त्या येला त्या? मला दाखव बरं तुमचं कार्य. मला फोन लावून घेतली पाहता आता मला पाच फोन करते दोन दोन, तीन, तीन मिनिटाची होत नाही
हा.
किती मिनिटात झाला? पासवर्ड काय? सात सहा सात सात
तीन झाला तीन
करा कट परत लावते.
तूच कर आता कट मला पासवर्ड उघडणं पडताय की
हा